हॅलो
बोला बोला येतोय मलां तुमचां आंवाज नीट येतोय माझां
येतोय कां व्यवस्थित आंवाज हो कायं चाललं मं कसे आहांत तुम्हीं
मी छान इथे संध्या पाऊस पडतोय
अरे वारे वां खूंप मस्तं खूंप आनंद झालेय पाऊस पडतोय असं ऐकलं तरं बी
हो नां कारणं की एवढं मलां तरं एवढं असं वाटलेलं की आंता ह्यां वर्षी कांहीं खरं नाहीये तरी हां जूंन मधलां पहिलांच पाऊस आहे त्यामुळें किती आनंद व्हयचां हां ज मलां प्रश्न पडलांय कारणं की खूंप अं सात सात तारखेला वगैरें मान्सूंन येतो महाराष्ट्रांत पणं हां आंज एक वीस तारीख आहे आणि आंज पाऊस पडतोय?
अच्छा -अच्छा खूपचं लेट झांला यां वर्षी पावसांला तुमच्यांकडे तरी पडतो आहे आमच्यांकडे ते थेंब पणं नाहीं मस्तं असं कडक होऊन पडलेलं आहे. आणि आमच्यांकडचे लोकं ईकडे गांवाकडचे लोकं शेतीला किंव्हा ईकडे पणं लोकं असे पावसांचे हं बसलेय आणि पावसांची अशी वांट बघतांय पेरणीसाठी. पणं अजूंन तरं कांहीं आलेलं नाहीं पणं आनंद झालायं मलां कुंठरी पडायला लागलायं म्हणजे आपल्यांकडे पणं पाऊस येईल हे अशी आशा अशी आश्या आहे.
खूंप गरमं होतं होतं नां कांहीं सुधरतं नव्हतं की कायं करायचंय म्हणजे मुलांना पणं बसमधून येतं वगैरे इतकं गरम कि
ते मुलांना आहे ना? ते कसं होत, सांगू का तुम्हाला तर, सकाळी मुलं स्कूलला जातात. आ स्कूल चालू शाळा चालू झाली, ओके तर ते मुलं सॉक्स घालतात शूज घालतात, त्यांचे ते स्कूलचा ड्रेस अस ते पूर्ण म्हणजे? इतकं गरम होतं, त्यामुळे पॅक होऊन जात ते मुलं येतात ते बापरे त्यांचे म्हणजे, ते बघवत नाही त्यांच्याकडे एवढी अवस्था त्यांच पूर्ण घामाघूम झालेले, असतात मुलं नाही का म ते प्रवास हे
कि, तुम्ही सगळेजण पैसे काढा आणि आम्हाला बस मध्ये एसी लावून द्या. म्हाला इतकं गरम होतय, तरी
ते
तरी त त्यांच असं नाही, त्यांना दोनच गणवेश हव आठवड्यातला दोन दिवसच घालायला लागतो, सोमवार आणि गुरुवार. पण तरी तिला ते सगळ्यांना एवढं म्हणजे उन्हाळ्यात होतं तसच, बरं म्हणजे अ, जून लागला तरी वातावरण तरी थोडस बदलायला पाहिजे ना तर ते वातावरण पण नाही बदललं आणि काहीच नाही म्हणजे कूलर पण, चालू आणि सगळंच म्हटलं या वर्षी एवढा, वाईट डुष दुष्काळ पडणार आहे ना? कि, कशाच काही खरं नाही.
पण नको ओला दुष्काळ कसा आहे, पाऊस थोडा कमी पण यायला पाहिजे नाही का? पावसाशी खरं नाहीये, खरं यायलाच पाहिजे.
खरंय तेच त्याचमुळे खूप एक मिनट, एकच मिनिट थांबा हा.
हो बोलत राहा तुम्ही मी बोलते ऐकत राह, तुम्ही ऐका फक्त ऐक एकत रहा हा बाकी मग तुमची मुलं वगैरे काय करताय मग आता? त्यांचा झाला, पा चहा पाणी
नाही, नाही, आता करेल आता जरा पाऊस पडतोय ना तर, जाण्या आल वगैरे टाकून कडक
कडक मस्त चहा
कडक, चहा कडे आणि आज रविवार पण आहे, तर मग सुट्टी असल्यामुळे
हो- हो
मुलगी घरातच आहे.
अच्छा, अच्छा, छान आहे ना?
ते, आम्हाला हेच परत आता वातावरण बदलणार मग ह्यांचं काय? तब्येतीची काळजी घ्या हे घ्या.
आता, मुलांच पण सुरू होईल सर भिजायला नको, दुखणं पावसात भिजने आता हे, कारणं होतील मुलांचे सुरू आता
तेच, ना आणि वर्गात एक जण आजारी पडलं की सगळेच आजारी पडतात.
आणि छोटे मुलं म्हटल्यानंतर, त्यांना लगेच एकमेक कनच संसर्ग होतो ना मुला- लगेचच सर्दी झाली तर, एकमेकांचा शिंका हे ते कर-
रोगप्रतिकारक शक्ती तशी कमीच असते ना, त्यांची. आणि त्यांना हे पण नाही कळत की, ह्याला आजारी तर आपण ह्याच्याबरोबर- खेळायला जाऊ नये, आपण जरा लांब राहावं, हे पण त्यांना- हा, नसत माहिती.
माहीती नसत त्यांना.
तेच म्हटलेल की, ह्यावेळेला दुष्काळामुळे- खूप ऑलरेडी एवढी महागाई वाढली आहे, आधीच खूप-
पण आमच्याकडे सु- ध्दा आता एवढा महाग भाजपाला झालाय ना सध्या- अक्षरशः म्हणजे काय घ्याव अन् काही नाही, काही सुचत नाहीे डायरेक्टली आणि आपलं कसं असतं हे आवडत- नाही, ते आवडत नाही, हे नको, ते नको. मी घ्यावा तरी काय एवढं महाग झालेलं आहे. काय घ्यायचं तेही सुचत नाही, कस पाणी- पाऊस जर असला तर, सगळं स्वस्त असत, सगळे खुश असतात नाही का, शेतकरी लोक पण खुश असतात. त्यांच्याकडे भरभरून येत, मग इकड पण थोडं स्वस्तात देऊन देत- तात ना ते लोक. आता जर पाऊसच नाही म्हटल्या नंतर पीकच नाही म्हट- म्हल्यानंतर काय देणार आहे ते लोक तरी. बरोबर आहेे की नाही?
तेच, तेच, त्याचमुळे असा प्रश्न पडतो की, काय करायचं? आम्हाला तर डब्ब्याला वगैरे पण द्यायचं असतं, परत हा पण विचार अस- तो की, डब्ब्याला दिलेलं खाऊन येतील.
आमचे तर तिघा-तिघांचे डबे असतात, दोघं मुलांचे आणि नवऱ्याच- पण, मग ते कस अस- माझी मुलं, एक मुलगी सातवीत आहे आणि मुलगा तिसरी मध्ये आता.
अच्छा, माझी लेक दुसरीत आहे.
अच्छा, लहानच आहे मग आणि मुलांच कस असत- अ.. मग आज हे नको देऊ, आज हे दे, उद्या ते दे, असं असतं. आपलं जात होउन पण, मुलांच खूप असतं, शक्यतो कस- शाळेमध्ये तर सगळ्याच ठिकाणी केलेले की, पोळी, भाजीच द्यायची. चे मुलांना, कंपनीचं आणि आमचं- त्याच्याकडे तेच केलेलं आहे, मग काय भाजी बनवायची, रोज उठली का काय करायचं, मग- चालू असतो. एखाद्या दिवशी इडली द्या, एखाद्या दिवशी डोसे द्या, एखाद्या दिवशी- भेंडी द्या, बटाट्याची चटणी द्या, मग काय - खूप मुलं खूप जास्त मग एखाद दिवशी तिखट पण नाही खात नाही का, एखाद दिवशी थाली- पीठ बनवून द्या.
नाही, आमच्या इथे फक्त गुरुवारीच तुम्ही हे देऊ शक- ता. इडली, वगैरे खाऊ सारखं अस नाहीतर कंपल्सरी भाजी, पोळीच.
भाजी, पोळी हा. आमच्याकडे पण आहे, पण मुलीच्या शाळेमध्ये चालतं, मुलाच्या शाळेत काही चालत नाही. असं दोन दोन, वेगळ वेगळ, शाळेमध्ये त्यांचं नेमकं असं आसय.
मग एकाच शाळेमध्ये का नाही टाकलं त्यांना?
अ.. मुली मुलाचा या नंबर लागलेला ना दुसऱ्या शाळेत, त्याच्यामुळे मग तो दुसऱ्या शाळेला. असं झालेलं आहे ते. नाही तर मग एका शाळेत असतात दोघबी.
हा तेच तेच नाही तर मग. तेच प्रश्न दोघांचं वेगवेगळं सगळं त्रास होतो ना सगळं. पालक सभा कपडे हे ते सगळं.
आता आमचं कसं आहे एक जातो मुला मुलगा जातो सकाळी साडेसातला तो अडेच तीनला घरी येतो. वजाते दुपारी अकरा वाजता ते संध्याकाळी साडेपाच ला घरी येते. दोघांचा वेळ पण चुकीचा झालेला आहे असं आणि दिवस. दिवसभर माझ्या कामात चालू असतात एक जात एक येत दो दोघांची तयारी. करा हे करा ते करा असा पूर्ण वेळ चालल्या जातो.
अघडून जातं म ते सगळ मला एक. लेख हाय मला त्याच्यातच मला.
अहहहहह हं मुली तर खूप. आगुचर असतात मुली खूप आगुचर असतात बोलायला याला त्याला सगळ्या गोष्टींना.
तसं बरोबर बोलते तर ती कपाटात चढून बसती.
ते विचारायचे कामच नाहीे मी थोडसं बाहेर गेले ना आमचे लगेच कटकट कापाय कापप. वापस सुरू हून जातंना की हे कागद का हॅ प ते कागद काप हे बनव ते. हाना ओ रिकामे रिकामे खूप उद्योगं करतात नुसता पसारा नुसत. नुसता पसारा करून ठेवतात घरामध्ये. आणि सुट्ट्या होत्या सुट्ट्या होत्या म काय ती सवय लागून गेली. खेळायचं खायचं टी व्ही बघायचं मनाला वाटलं ते करायचं. आणि आता हा अहहा जड जातं आता. अभ्यास आलेलाय हाय. ना मुलाला सांगते तू कर अभ्यास कर थोडासा करतो बसतो करतो असं नाटकं करतोय. नाही तर मग एकदा रुटीनला लागले का त्यांचे त्यांचं करतात व्यवस्थित. असं आहे.
हो ते आहेच.
मुलांचं कसं म्हटलं तर लहान असल्यावरही त्रासच असतो थोडे मोठे झाले अजूनही त्रास असतो हह.
आणि वयात आले तर अजूनच.
अ जनच खरंच आहे ते तर आहेच पण एवढं आहे जेव्हा. पण होतो तेव्हा आपण नाही आपल्या आईवडलांना तर नव्हतं एवढंच काही गोष्टींचं एवढं. त्रास नाही का पण हल्ली मुलांच खूप अवघड झालेलंय हाय.
नाहीतर बाहेरची लोक पण दहा वेळा हेच सांगत असतात ना तुम्ही असं ऱ्हावा तुम्ही. तसं राहावा. त्यांना हे करू नका देऊ त्यांना ते नका कर आपल्या आई वडिलांना ह्याचा. काई तान नव्हता.
कधीच नाही आणि ते आणि बिंदास होते ना ते तेव्हा जगदुनिया पन चांगली होती. ते सगळ्या गोष्टी पण चांगल्या होत्या.
ते आहे आत्ताचं सगळंच त्यांच.
आयओलिन तेच त
मानसिक आरोग्याची काळजी घ्या हे करा.
ते करा असं असत सगळं समजू. पहिले शाळेमध्ये ती सर लोक किती झोडायचे किती मारायचे एहेहेहह. हहं नाही का पण कधी को आणि त्यांचे.
पण ओर''--''
हा ओर अस नको. कसं काय ते मुलांना शिस्त लागणारी सांगा बरं तुमी काही शिस्त नाही लागणार. तेव्हा ते शिक्षक लोक किती रागवायचे पण ते चांगल्यासाठीच होतं ना ते.
नाई आमच्या इकडे आमच्या इथे तर बिल -कुलच नाही म्हणजे आम्हाला फॉर्म वगैरे कर घेऊ घे म्हणतानाच आम्हाला सा व नाही का काऊन्सलिंग केलय की मुलांशी कस वागलं पाहिजे? तुम्ही ह्या वयात हे वागले की मोठ्यापणी त्यांचा अ वागण्यात कसा बदल होतो त्याजा परिणाम त्यांना जॉब करताना कसा जाणव त त्यांच्या कॉन्फिडन्स वर कसा फरक पडतो? असं सगळं आम्हाला दर अ काय वा जी शैक्षणिक वर्ष सुरू होत. तर दरवर्षी हा हा ह दरवर्षी काउन्सिलिंग केलं जातं आईवडिलां
अच्छा बघा बर तेव्हा कुठे होता आपल्या वेळेस काय? आणि एक सांगू का शिक्षणा बरोबरच आहे ना पण मुलांनाही आपण सवय ला लावल्या पाहिजे. कि जगस जगात म्हणजे लोकांसमोर कसं वागायचं? आपण म्हणतो ना? याच्याशी असं वागलं पाहिजे. जगाच पण ज्ञान हे मुलांना दील पाहिजे मिळायला पाहिजे नुसत शिक् शिक्षणच नाही तर बाहेरचं पण जग दुनिया समजलं पाहिजे? लोकांशी कसं वागायचं? कोणाशी कसं बोलायचं? किंवा कोणाशी हा हे पण ज्ञान दिलं पाहिजे मुलांना. खूप महत्वाच हे प
सांगायला लागत की तुम्ह - तुम्हाला आता सगळे चांगले भेटतायत. पण असं नसत. शाळेतले शिक्षक वडील किंवा आई वडिलांचे मित्र मैत्रिणी आजोबा वगैरे चांगले आहेत पण असेच लोक नाहीयेत त्यामुळे त्यांना वाईट वाट ते नाही त्यांच्यासाठी शॉक असतो अरे इतक्या वर्षात त सगळे चांगलेच लोक भेटली आणि अचानक मला हे अस काय झालं माझ्या बरोबर? आस हो हो मला पण. मला पण. पण छान वाटलं. बोलू आपण पुन्हा. हा. हो - हो. हो - हो. बाय -बाय. हो - हो.